हॅलो अ हो मी बरी आहे. तुम्ही कशा आहात?
मस्त मजेत.
हम्म हो आताच चहा हो चहा पाणी नाश्ता झाला. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी हळूहळू.
हो
तेच म्हटलं आज काहीतरी नवीन करू जेवणात वेग भजीपोई कंटाळ आला.
सारखं सारखं ते नकोच वाटत.
हम्म म्हटलं तुम्हाला विचारू? कि पावभाजी तुम्ही कसे करताात त्याची काही रेसिपी मला सांगा हॅलो हा म्हटलं तुम्ही पाव तुम्ही पावभाजी कशी करतात मला त्याची रेसिपी सांगा ना म्हणजे काही वेगळं असेल तर मग तसं ट्राय करते
बरं मी पावभाजी आपलं हे मटर, मट टर नसतील तर हे आपले वटाणे
हा
तिकडून शिमला मिरची नाही अ शिमला मिर्ची ना तर बटाटे फ्लॉवर हे सगळं एकत्र करून
हो
अ करते उकडून घेते त्यानंतर कांदा शिमला मिर्ची हे सगळं बारीक चिरून टॉमॅटो वगैरे त्याला फोडणी देते हम् आणि असं कधी वाटलं तर बीट असं कदाचित कधी तरी कलरसाठी, कलरसाठी बीट पण कधी वाटत तर टाकते मी तुपा बहु तेक तरी मी तुपामध्येच करते जास्त बटर वगैरे नाही वापरत ह
मी कस नेहमी आपलं जेजे जना शिमला मिरची पण त्याच्यातच टाकते आणि टोमॅटो पण त्याच्यातच टाकते शिजताना आणि मी नेहमी करताना त्याच्यामध्ये हे टाकते बीट टाकतेच कारण मला कस असं नॉर्मल बीट खात नाही ना त्यांना तसा बीट पोटात जाईल व त्यांच्या हम्म
त्याच्यामुळे त्याच्याने निवांत जात तरी पोटात हा
हम् आणि मी बाकीच्या ज्या भाज्या तेच काय फक्त कांदा आणि थोडासा टोमॅटो फ्राय करते हं आम्ही डायरेक्टली म्हणजे ची त्यांना सुद्धा बॉइलच क ते आणि मते स्मॅशरने म तेच स्मॅशरने स्मॅश करून घेते ग्राईंड केलं ना की पूर्ण ते असं पिटल्यासारखं होऊन जात गाळ होऊन जातो पूर्ण मग त्याच्या ग्राइंडरने मी परत मग ते स्मॅशरन स्मॅश करून घेत ना
आणि हो ते असं छान उकडलं की अस एकजीव पण होत असं ह
ते आणि मसाले कोणते टाकतात तुम्ही
मसाला मी आपलं हे एव्हरेस्ट तिखा लाला वापरते आणि एव्हरेस्टच पावभाजी मसाला वापरते ह बाकी दुसरे आणि कोणते
खात नव्हते वापरला आतापर्यंत आता ट्राय करून बघितले मेनसचा पावभाजी मसाला
हा म्हणजे कस मी बीट नाही ना टाकत बीटने कस कलर येतो ना मग कलर येण्यासाठी थोडा आहे का आपल हिरा हिर ना लाती खालाल टाकते, हम
नाही मग मी तिखालाल नाही टाकत, पण मग आपल्या घरातली नॉर्मल मिर ची आणि पावभाजी मसाला टाकते
हम्म, हम्म
आणि आपलं हे काय म्हणतात कोणी, कोणी ते खड्या मसाल्याचं पण करतात ना
हो, हो तेच मी पण म्हणजे मी पण करते पण कलर असं वाटलं कमी वाट ते तर मग मी ते वापरते दुसरं, बाहेरचं पण नाही तर असं आपलं मिरच्या आणून असं कलरचा मसाला करून ठेवते मी वर्षभर पुरेल एवढा
हो, हो, हो नाही पण ते खडा मसाला वगैरे नाही टाकत ना तुम्ही?
हा हा हा ते नाहि टाकत पावभाजी मधे सहसा ते मी नाय वापर.
हा.
त्याने कसं मग हे. अस तिखटपणा पण खूप येतो ना मग नाही जमत.
आणि तुम्ही घरी जर म्हणजेअसं घरी जर पावभाजी केली असलं तर मसाले भात वगैरे काही करता का? कि नुसतं पावभाजीवर
नाही पावभाजी मं असं आमच्या घरात चालतं आवडतं नुसतं एकच काहीतरी. मसाले भात वगैरे पावभाजी तर पावभाजी
आमच्या घरी तं करावच लागतं पावभाजी बरोबर त्याच्याबरोबर म्हणजे रोज संध्याकाळी भात खायची सवय येणार आहे तर त्याच्यामुळे विदाउट राईस तं त्यांना पोट भरल्यासारखं वाटतच नाही.
हं हं नाही आम्हाला असं जेवा असं काय वेगळं केलं ना आपलं स्नॅक्स मधलं किंवा असं काय? जेवण हवं असंच नाही, मं आपण मी काहीतरी म पराठे वगैरे करते, तुम्हाला एक विचारू तुम्ही मे तिचे कधी पराठे वगैरे करता का?
अं एकदा केलेले, पण त्याच्यानंतर आज कधी एवढ हे नही केलं बट छान झालं होतं जेवण.
अच्छा नाही मग ते म्हणजे कसं करता म्हणजे मी कधी मेथीचे नाही ट्राय केले. मग काय तुम्ही असे पानं घेताय नुसते की
नाही नाही मी पानच घेते, मग ते चिरते मी चिरून टाकत ते, हो आणि आप आपलं नॉर्मल बेसन पीठ गव्हाचं पीठ अ टाकून असं बाकीच ओवा थोडीशी ओवा जरे टाकायची ते पण टाकते काही वेळेस. धनी पावडर टाकायची अ धनी पावडर नाही नाही डाय ड्रायस करते फोडणी नाही घेत. आणि त्याला म्हणजे त्याच्या मीठ मग आपलं. थोडस हळद. आणि हिरवी कोणी कोणी हिरवी मिरची लस हिरवी मिरचीची टाकतात कोणी कोणी लाल तिखट टाकतात. तर जस आपल्याला आवडतं त्याच्या नुसार म हो आणि थोडसं. तेल ना अ जास्त घेते म्हणजे स हा आणि थोडस म्हणजे अं भिजवल्यानंतर ये ना ते पीठ अर्धा तास ठेवते असं ते मऊ होईपर्यंत हम्म.
ते त्याच्यामध्ये एकत्रच करून पीठ मळून घ्यावे लागत असेल ना ते म्हणजे मेथीची भाजी वगैरे. ते असं.
हो.
आलू पराठा करताना कसं आपण ती भाजी वेगळी अशी ट्राय वेगळी केली तरी चालते आणि नंतर मग हं नाही म्हणजे मला अशी मुलं सांगतात कधीतरी मेथीचे पण पराठे ट्राय कर म्हटलं मी अजून केले नही तुमी खाल्लेत तर बरे म्हटलं नाही कधी केलेलेत.
नाही नाही नाही तसं नाही केलंय अजून एक दहाचा पण परत. छान होत म्हणजे आपली मुगाची डाळ असते ना ती शिजवून घ्यायची आणि तर मग आपलं पीठ असतं ना अ याचं गव्हाचं पीठ गव्हाचं. त्याच्यात ती डाळ मिक्स करायची मग त्याच्यामध्ये थोडस हिरवी मिरची लस. बारीक करायच मिक्सर मध ते टाकायचं जिरे व वापूर टाकायची. परत तीळ टाकायचे हेेदने फूड वगैरे सगळच. आलो नाही घयको धनी वगैरे पण टाकायची छान आणि मीठ वगैरे थोडस लाल तिखट नॉर्मल
हा हा
म्हणजे फक्त एकदम अ मुठभर आणि हळद टाकाची आणि तेी छान म माळेच कोथंबीर वगैरे टाकून आणि त्याच्या पोळ्यांसारखे लाग
म करायचं आणि मग डाळीच्या ह्याच्यामध्येच मिळाय मळायचं कि पाणी घ्यायचं
नाही नाही पाणी नाही टाकायचं डाळीच्यायच जेवढं असर होईल ना तेवढंच त्याच्यातच करायचं हम्म आणि मग ते असं पोळी सारखं लागून छान करायचं म्हणजे त्याचे पराठे करायचे ते पण छान लागतात मध्ये म्हणजे आता मी माझ्या मुलांच्या डब्याला तस करते ना तर ते छान असतं लूणच स्वास त्याच्याबरोबर देता येतो किंवा मग कोथंबीरचा इटंट का पराठा आपलं साध नॉर्मल पोळीचं पीठ मिळलेलं असतना
हा
धोती घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कोथंबीर खूप बारीक राहायची आणि पोळी लाटायची आपली पूर्ण पोळी लाटल्यानंतर मग त्याच्यावर थोडसं तेल हळद अ आणि हळदने टाकली तरी चालेल लाल तख टाकायच स्प्रेड करायचं आणि मीठ स्प्रेड कराचं असं छान आणि नंतर ती कोथंबीर अशी पूर्ण स करून सगळ्या पोळीच्या पोळीवर टाकून नंतर त्या रोल करायचा आणि रोल केल्यानंतर मग परत ते नाही का पूर्ण लांब रोल होते
हा हा खोल करून घ्यायचं पूर्ण
हा गोगोरंगच आणि त्याच ते लाटायचं आणि मस्त छान तुपात केला तसं छान भाजायच खूप छान टेस्ट येते म्हणजे असं मुलांना कधी सकाळ चाल
तर कोथिंबीर टाकायची त्याच्यावर की पीठ मळताना घ्यायची
नाही नाही पोळी केल्यानंतर पोळी लाटायचा आधी हो याच्यावर आणि हो नंतर त्याच्यावर मग तेल टाकायचं ते तेल स्प्रेड करायचं मग त्याच्यावर लाल तिखट टाकायच सगळीकडे पोळीवर म्हणजे ते नुसत आळणी नाही ना म्हणून लाल लाल तिखट आणि आपलं हा आणि मीठ टाकायचं कारण आपण पिठामध्ये मीठ कमी टाकलेलं असत ना हो मग त्याच्यावर मीठ पण टाकायचं आणि सगळ शेवटी ती कोथंबीरी स्प्रेड करायची आणि त्याचा रोल बनवायचा मग नंतर परत गोल करून पोळीच पळी नॉर्मल पोळी कशी लाटत पराठा वगैरे कसं लाटायचं आणि ते तव्यावर छान भाजायचं एकदम छान मेनीच बरोबर हा नाही असं काही नाही तर मी काही पण वापरू शकता तो तेल बटर काही पण म्हणजे तुम्हाला जे आवडतं त्याच्यानुसार आपण मेयनीज किंवा आपण लोणच सॉस त्याच्याबरोबर छान लागत दही पण घेऊ शकतो
पराठेसोबत पण दही छान लागत
आलू पराठा त्यांनी ते सारण भरूनच करते कोणी कोणी डायरेक्ट पिठात
नाही मी मी सारण करते का की मला असं पटकन पीठामध्ये मग ते काही होतात खरा हे त फुटत चिकटतात पण आणि असं लाटताना पोळीची फाटते पण हम् हम्
कारण भरूनच करते त्याच्यामध्ये
मग आता रात्री पावभाजी
हो आता रात्री पावभाजी करायची त्याच्याबरोबर मसाले भात
मसाले भात
हम् तो तर आम्हाला लागतच कडी जरी केली तरी मसाले भात लागत अच्छ हम्म हम् सण आलेत ओके चला मग करते झाले का आपले नीट अजून बाकी ह ते हा हो चालेल थोड्या वेळ म्हणजे मला आधी हो मी फ्री आहे पण मला ना आत्ता एक काम आहे मला तुम्ही पहिले साधा कॉल करा करू किंवा मसेज टाका ग्रपला मी रिप्लाय करेल
हो हो चालेल
ह म्हणजे मग कसं अ बोलणं पण होईल अजून काय अ चालेल चालेल बाकी मग आता हॅलो हॅलो आवाज येतो हा ठीक आहे चालेल चालेल. करा मग ह